हॅलो हॅलो
हा येते व्हाईज क्लिअर
हा आयत
हम्म हम्म म काय करायलायसा हा हा हा तेच मग बसले होते
हा
हा वगैरे झाला
हो झाला तुमचा
चा हम् हम हम् मग तेच म्हंटलं काय नाही बसले होते थोडा वेळ झालं घरात आता मुलं शाळेतून आलेली आहेत हम् मग आता आल्यामुळ काय थोडा वेळ म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया म त्यांना काय आहे ते रुटीन चालू ठेवायचं मग
हो
हम् मग काय तुमच्याकडून असं समजलं की तुम्ही रेसिपी म्हणजे ट्राय करताय घरी भरपूर
हो करतोय ना
हा मग तेच मला कळल्यामुळे म्हंटलं तुमच्या तुमच्याकडून थोडं काहीतरी रेसिपी जाणून घ्यायची आणि ती रेसिपी घरी ट्राय करायचं असं म्हंटलं होतं हम् हम् मला एक रेसिपी सांगा म्हणजे मी ती घरी ट्राय करेन रेसिपी बद्दल एवढं माहत नाही ना मला
हा नक्कीच सांगतो मी
हो हो सांगा की मला समजेल
अ आपल्या घरामध्ये जी तुरीची डाळ असते
होां
ती थोड्याशा कोमट पाण्यात ग म्हणजे धून घ्यावी दोन तीनदा
बरं
म्हणजे मी आता तुम्हाला दाल तडक्याची माहिती सांगायला लागली
हा रिस् हम्म
अ दाल तडका बनवण्यासाठी पहिला तूर डाळ बारीक चिरलेला कांदा टमॅटो बारीक चिरलेले आलं लसूण पेस्ट अ मोहरी हिंग
हम्म.
अ आणि परत आ.. मिर्ची ओली मिर्ची बॅडकी मिर्ची. कसुरीे मेथी.
हां.
अ सांबर मसाला.
बरं. हे सगळ असत हे आपल्या बाजारामध्ये किंवा मॉलमध्ये.. हा होय.
आणि पहिला आपण तुरीची डाळ आहे ती मिक्स ह्याला.. कुकरला शिजवून घ्यावी. ती.. कोमट पाण्यात दोन तीनदा धुून घ्या पहिला कोमट पाण्यात दोन तीनदा धुवून घ्यावी व्यवस्थित.
बर.
कुकरला लावताना त्यातमध्ये थोडस अं पाणी...
बर ह.
हळद. हिंग तेल हे घालून छान शिजवून घ्यावे ते.
हां.
परत आपण बारीक चिरलीला कांदा टमॅटो...
हा.
ह. पहिला कडईमध्ये थोडस तेल घालून त्यामध्ये मोहरी घालून.. ओली मिर
बर.
आले लसण पेस्ट घालावी.
हम.
आणि कांदा छान सोनेरी होऊस तंवर परतून घ्यावा.
बरं.
मग टोमॅटो घालावे टोमॅटो शिजू स तोवर परतून घ्यावे
हा.
मग त्यामध्ये आपण गरम मसाला सांबर मसाला.. धनेपूड.
हा.
आपल्या घरात जी नेहमीप्रमाणे चटणी असते ती मीठ.
हा हम.
आणि थोडीशी साखर कारण कसं असं मे अ... टमॅटो असतं ते थोडस आंबट असतं ना तो आंबट.. पण त्या अमटीत येऊ नये म्हणून थोडीशी साखर घालावी त्याच्यात.
बरं.
ते.
ते घालून ा ते परतून घ्यावं.
मसाला तो तयार केलेला मग त्या आता आपण शिजवलेली जी... अ डाळ असते ती घालून..
हम्म.
फोटणी द्यावी.
रिकामा ऑडिओ
आणि ज्या वेळेस एक उकळी येते त्यावेेळेस दाल तडका.. म्हणतात कशाला तडका आमटी तयार झाल्यावर वरून देतात तर तडका वेगळा असतो दाल तडक्याला. हिरवी मिरचीचा वापर एकदा करतात आणि नंतर एकदा उकळी आली की, बॅडगी मिरचीचा एकदा वापर करतात.
होय काय हा.
अ नंतर छोट्याशी जी आपण पातेल किंवा वाटी आपल्याला सोयीप्रमाणे घ्याय
हां. हा, हा. हा.
बेडगी मिरच्या दोन टाकाव्या.
बरं.
आणि तीच तेलाची फोडणी, ती आमटीत ओतून द्यावी.
बर हा.
म, त हे तयार होते ते त्याला, दाल तडका असं म्हटलं जातं.
हा हा हा. होय का? हम्म हम्म हम्म.
आणि कोणती तुम्हाला रेसिपी माहिते.
तरी आता मी म्हणजे, आता अलीकडे जी फेमस आणि इन्स् त्यावर जरा व्हायरल आहे अशी मी तुम्हाला रेसिपी म्हणजे सांगीन. कि तर मग मग
मग
तरी, एक आधी कसं होत की, म्हणजे आपला, ज्यावेेळेस उन्हाळा चालू, म्हणजे होत
चालू म्हणजे हो
त्यावेळेस म्हणजे
त्यावेळेस म्हणजे खूप
काय करत होतो आपण की, म्हणजे जो आंबा आहे. त्याच्यापासून काही अस रेसिपी ट्राय करणे, तर ही त्यातलाच एक प्रकार आहे, की म्हणजे मँगो शिरा म्हणून असायचा, होता. आणि तो व्हायरल आहे इन्स् च्या वर सध्या, आणि तर हा म्हणजे एक झटपटीत होणारे, आणि लगेच आणि अजून तरी आंबे आहेत, आणि आंबे त्या त्यापासून हे होणार आहे मँगो, शिरा म्हणून तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि तर पहिली गोष्ट कायये सांगते मी, तर जो मँंगो आहे, तो घ्यायचा स्वच्छ धुवून, त्याच्यावरच जे अ हे आहे त्याच्यावरच ते वरती असत ते,
हम्म.
ते त्याचं सलपाट वगैरे स्वच्छ, का धुऊन त्याच्यावरच ते काढायचं. त्या आधी काय करायचं की, आपण जे बारीक गर असतोय ना. तो बारीक गरा आपलं, कमी गॅस वर तो म्हणजे, भाजून घ्यायचा, एक पाच मिनट. आणि त्यावेळी जो सोनेरी रंगाचा दिसेल, त्यानंतर तो काढून घ्यायचा. मग काढून घेतल्यानंतर काय करायचं, जे आपले ड्राय फ्रूट्स असतात ना सगळे.
हा.
ते एक थोडं प्रमाणात तेल टाकायचं, आपल्या त्या पॅनमध्ये ज्या मध्ये आपण ते, गरम केलं, अ मग त्यानंतर काय करायचं, त्यात हे घालायचं आपण. हम्म ड्राय फ्रुट्स घालायचे त्या तेलामध्ये, आणि हो, ड्रायफ्रूटस घातल्यानंतर काय करायचं? की, आपण जे आधी आणि दोन पद्धतीने आपण करतो, जस की पहिला पाणी घालणे. आणि नंतर त व काही लोक वरून पाणी घालतात. तर ते दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकताय. तर मग मी माझी पद्धत अशी आहे की, मी आधी पाणी घालते, आणि म त्यानंतर थोड्या प्रमाणात पाणी घालायचं, जास्त प्रमाणात त्यात पाणी नको. आणि म्हणजे तुम्हाला ज चवीनुसार मीठ आणि आपलं जे हे असते बघा कि अ अ मँगो -मँगो आणि आपला हे अ थोड्या प्रमाणात साखर जास्त नसावी कारण प आपलं आंबा पण गोड असतो ना. त्यामुळे आणि वरून थोड केसर ते जे ते हे असते ना आपलं की का आपण जे परतून ठेवलेल म्हणजे भाजून ठेवल्याला जो गर आहे ना तो त्यात घालायचा वरून आंब्या ते आहे ते पूर्ण गर त्यात काढायचा त्यामध्ये घालायचा जे ड्राय फ्रुट फूटच सगळं मिक्सिंग करायचं आणि थोडस म्हणजे केसर अवेलेबल असेल तर त्यावरून घालायच खूप छान म्हणजे टेस्टी मँगो शिरा असा हा होतोय आणि केल्यावर तुम्ही नक्की कि बघा खाऊ
नक्की -नक्की मी ट्राय करेन मला आवडली तुमची रेसिपी मी की ट्राय करेन
हम्म- हम् -हम, तर तुम्हाला आणि कोणती रेसिपी माहितीे?
हा मी थोडक्यातच एक रेसिपी सांगतो, राजस्थानी कचोरी.
बर बर सांगा की. खूप छान पद्धतीने चविष्ट पदार्थ आहे हा, राजस्थानी कचोरी. ह.
आपल्या घरामध्ये थोडस, अ बडी शे
बडीशेप
मिरे -जीरे असताना आपण बेडगी मिरची जी असते ती भिजवून ठेवावी पहिली. आणि ते जिर ते न असतं ते तव्यामध्ये भाजून जरा घेऊन ते मिक्सरला बारीक करून घ्यावं म्हणजे बॅडगी मिरची जिरं
हा
हे सगळं बारीक करून मिश्रण तयार करून घ्यावं आणि आपण जे बटाटो तयार करू बटाटे शिजवतो त्यात कांदा आणि हा जो मसाला
मसाला आपण जो तयार केलेला तो घालावा, होय काय?
आपल्यामध्ये बाजारामध्ये जे पाव मिळतं
हो
त्या पावाला गोल आकारामध्ये कट करून ते आपण
आपतची भाजी तयार केली बटाट्याची त्यामध्ये ती घालून
अ..... आपल्यामध्ये कॉर्न फ्लॉवर पीठ मिळत त्यामध्ये थोडस पाणी घालून जे आपण ते पावाच हे तयार केलेलं असतं
हा त्यात बुडवून ते आपलं जे पावते ना ते
म् चॉकलेटी कलरच ते असतं ते बारी
बारीक मिक्सर करून बुडवून ते तळायचे तुम्ही
तर ती राजस्थानी अं
कचोरी तयार होते छान पद्धतीने, होय काय? म्हणजे खरंच खूप अशी
हा ट्राय करून बघा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते ती
हो आणि त्याचं नाव पण असं वेगळंच आहे आणि ती म्हणजे खायला पण खूपच छान लागेल मला खरच म्हणजे ही रेसिपी ती खरंच खूप आवडली आणि त्या रेसिपीचं म्हणजे तुम्ही काय म्हटलं त्याचं नाव
राजस्थनी कोचेोरी
कचोरी का हा ती रेसिपी म्हणजे पटकन माझ्या लक्षात पण आली पण त्याचं नाव जरा वेगळं वाटलं ना मला
हा
राजस्थान त्यामु ते तिकडचं वैशिष्ट्य असेल ना ते
हा
तर मग खरंच खूप छान आहेत ही रेसिपी मी नक्की ट्राय करीन आणि खरंच तुम्ही चांगल्या मला सांगितला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद
हम्म् तुम्ही पण शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद
हा ओके ओके चला बाय
हा बाय खश
ह्